हॅलो. हा होय मला येतोय, तुम्हांला येतोय?
हो -हो येतोय -येतोय.
हा तर आपल आपली गोष्ट चाली होती सकारात्मकता.
हो. हा हा
हा त्यालाच पुढे आता त्यालाच पुढे घेऊन चालते मी. हा. आता- आता मी मगाशी झाडणीच उदाहरण दिल वेळेच उदाहरण दिल. तस आता तस आता आपण अ स्वयंपाकघरात काम करतो आहे की नाही.
हो ना
आ आपण स्वयंपाकघरात काम करतो. सकाळी आपण ज्या मूडमध्ये असतो. त्या मूडमध्ये चहा होतो.
हो
चहा म्हणजे साधी आपण सकाळची रोजची चहा करायची गोष्ट सुद्धा कि आपल्या ज्या गोष्टी डोक्यात चाललेल्या असतात ज्या भावना चाललेल्या असतात. त्याच्यानुसार आपला चहा पण होतो आपण जर आनंदित असू. सकाळ म्हणजे ह ह्या चहानी माझ्या घरादाराला चांगल वातावरण मिळणारे आजच अस आपण भावनेनी केल की रोजच आपण चहा करतो, पण रोजचाच चहा आज माझ्या घराला पुढे नेणार आहे. या भुणेने केला तर, तो चहा पिणाऱ्याला सुद्धा सकारात्मक मिळते. आत्मकता मिळते. अस प्रत्येक कामात म्हणजे स्व पाण्यात सुद्धा आपल्या
मीठ वगैरे का पडत जास्त किंवा एखाद्या वेळेस स्वय बिघडतो, बिनसतो त्यावेळेस आपल्या विचार वेगळे विचार चालू असतात. रोज व आपल्या लोकत आणि ती निगेटिव्हटी आपल्या कार्यात येते. जी आपले निगेटिव्ह विचार बरोबर स्वयपाकात उतरतात. मीठच जास्त होत तिखटच कमी होत किंवा स्वयंपाकात काही अ सकसताच राहत नाही, त्या दिवशीच्या
बरोबर आहे ना बरोबर आहे. पॉझिटिव्हटी राहिली म्हणजे ते मग केलेलं आणणं पण छान लागत
हा
आणि म िबटीस निर्माण होते कारण मग,
हा
त्यांच्या बोलण्यात वागण्यात ती सुद्धा नाही तर मग आपण निगेटिव्हिटी घातली तर त्यांच्याही मनात निगेट आपण चिडचिड केली तर ते पण चिड
आणि -आणि ती निगेटिव्हटी पूर्णपणे दिसून येते ना कारण आपली स्वयंपाकातून तरली अस की आपल्याला लगेच नकारमकता येते. कि काय ग कस केल. हे अस का केल रोज तर तू चांगल करते म्हणजे रोजच्या चांगल्याची पावती पण नकारच असते पण आज का नाही केल रोज चांगल कर ते आज तुला काय झाल. हाहाहाहाहा
आता याच्यावरूनच मी तुम्हाला सांगते अस एक म्हणजे आता घरातल हे साध उदाहरण आपल्या स्वयंपाकच झाल नाही का पण त्याच्यामध्ये सुद्धा किती रहस्य दडलेल आहे बघा. आता अस जर, प्रत्येक कुटुंबातल्या स्त्रीने जर पॉझिटिव्हने म्हणजे, स्वयंपाक केला मनापासून पॉझिटिव्हटी मनात ठेवून नाही का, क मी माझ्या कुटुंबासाठीच मी पाात करते तर तो छानच झाला पाहिजे. काय सगळ्यांचं म्हणजे मन तृप्त झालं पाहिजे जेवण करून. असा विचार करून जर प्रत्येक स्त्रीनी जर केला
हूं!
मला नाही वाटत कुठल्या कुटुंबा मध्ये, म्हणजे अस निगेटिव्हटी जास त राहू शकेल आणि प्रत्येक घरामधली ती म्हणजे स्त्री असे त. ती नक्की अन्नपूर्णाच समजली जाईल, कारण तो आज एक एक्टिव्हटीमुळे तिच्या अन्ना ला बी चव राहू शकेल आणि सगळे खाणारे पण आनंदीर होऊ शक
अगदी म्हणजे अ! बाहेरून, बाहेरून जरी निगेटिव्ह घे घेऊन आलेला असेल. आपल्या हातचं अन्न पॉझिटिव्ह शिजवलेल अस त म्हणून म ते खाल्ल्यावर त्यांच्यात पॉझिटिव्ह येते. निघून जाते, निघून जात.
निघून जाते दीने.
आणि आपल्याशी गोडच बोलायला लागतात, आपूआप कारण एक त पोटात दिवसभर अन्न नसत म्हणून ते निगेटिव्हटी आलेली अस ते आणि त्याच्यात आप पॉजी टिव्ह अन्न त्यांच्या पोटात घालतो म्हणून ते आपोआप छान बोलायला लाग तात गोड बोलायला लागतात, की आपोआप त्यांच्यात पॉझिटिव्ह एनर्जी येते.
नाही खरं आहे ना, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्यात किती आनंद अस तो दडलेला म्हणजे, नाही का एक साधी सोपी गोष ष्ट हे बॉ पण किती म्हणजे आनंद त्यात अस
हो हो आणि हेच सगळ्या सगळीकडे झालं तर आज. जे वातावरण जे बिघडलेलं आहे. ते किती छान होईल बरं सगळ्यांनी ह्या. सकारात्मकता घेतली सगळ्या प्रत्येक कामात, तर वेड्या वाकड्या गोष ष्टी घडणारच नाही ना, म यां आपण आलेल्या पाहुण्याला सुद्धा आजकाल अ सकारात्मकताने बघत नाही. कशाला आला बाई याला काय काम ये आता, म्हणजे अगदी इतकं आपण पॉझिटिव्ह बोलतोय. पण आपल्याकडे सारखा, सारखा येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आपण सुद्धा आपल्यातले दोष आहेत ते. आपल्यातले ते दोष काढले ना, ते एकदम सरळ सुटसुटीत होतं.
सगळं सुटसुटीत होतं बरोबर.
हो मंग त्या गोष्टी तर आपल्याला
हं गेलं ताई आप आता काय होऊन गेलं टीव्ही वर वगैरे, मोबाईल ला वगैरे, हे जे काही दाखवताना. त त्याच्यामध्ये ना असं निगेटिव्हच जास्त दाखवता.
त्याच्या-त्याच्यात पण आपण आपण घ्यायचं काय? हे आपल्या आपले असत ना हा हूं.
म ते म्हणता ना प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले गुण असता, वाईट पण गुण असता पण आप आपण प्रत्येक व्यक्तीतून चांगलेच गुण जर घेतले तर प्र त्येक व्यक्तीपासून शिकण्यासारखं खूप काही असतं.
फक्त बघण्याची आपली नजर चांगली पाहिजे, आणि विचार चांगले पॉझिटिव्ह घेतले.
आपण दृष्टिकोन चांगला ठेवला की चांगला, आता अ. आता सिरियलमध्ये म्हणा मोबाईलमध्ये म्हणा सगळ्या वाईटच गोष्टी दाखवतात असं थोडी ये.
हा
पण आपण पाहतो ते वाईट पाहतो आपल्याकडे निगेटिव्हताय ती आपण आपण पॉझिटिव्ह गोष्टी का नाही घे कॅप्चर करू शकत.
हो.
आप आपण त्याच्यात चांगल्या गोष्टी घ्यायच्या ना आता आता सांगा मला सिरियलचं नाव आपण काढलंय हूं त्याच्यात पॉझिटिव्ह घेण्यासारखं काय ये आता प्रत्येक कुठलंही सिरियल बघा आजकाल दिसत नाही ते दाखवतात. एकत्र कुटुंब दोन भाऊ दोन बहिणी ह
ला वाईट वाईटवर असतात.
आहा पण पण ना आपण आपण ते घेतो हा आपल्याला घ्यायचंय काय की आजकाल अगदी दोन दोन मुलं असलेले सुद्धा वेगळे राहतात. पण सिरियलमध्ये काय दाखवतायेत ते सगळे एकत्र राहतात.
हो.
मग हे का नाही घेऊ शकत आपण ही पॉझिटिव्हीटी ही पॉझिटिव्हीटी घेतली पाहीजे ना म्हणजे अगदी लग्न झालेली बहीण सुद्धा आपल्या घरात येऊन दहा दहा दिवस राहते. तरी सुद्धा गुन्या गोविंदान राहतात का काड्या करायला का आलेली असे ना पण ती येतीये घरात राहतीये आणि ते सगळे आनंदाने राहतात ही प हे सकारात्मकता घ्यायला आपण आपण काय घेतो आपण काय करतो किती काड्या करतात. किती वाईट गोष्टी दाखवतात हे घेण्यापेक्षा त्याच्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी येत दाखवा ना त्या घ्या ना म आता सिरियल वगैरे चालू असतात त्याच्यात अ एकत्रकूडक होतात किंवा एक एखाद्या आईचं कडक वातावरण दाखवतात आणि त्याच्यात इती मोठी मोठी मुलं सुद्धा तिचं ऐक तायेत अजूनही त्या अधिकारात सगळं घर चालतय. मग ते ती पॉझिटिव्हीटी घ्या ना. अजून म्हणजे इतकी मोठी मोठी मुलं झालेली आहेत. तरी सिरियलमध्ये काय दाखवतायेत आहे आईचा अधिकार आहे वड वडिलांचा अधिकार आहे. आणि त्या अधिकारातच घर चालतय आपण राहायचं तसं त्या त्या गोष्टी घ्यायच्या ज्या आपल्याला घ्यायच्या त्या घ्यायच्या ज्या सोडून टाकायच्यायत त्या सोडून टाकायच्या पण
सोडून टाकायच्या बरोबर ये ना होणं होणं उलट होतय बरोबरये ना.
या गोष्टी खूप खूप परिणा णाम करतात आपल्याला आपण काय घ्यायचंय आणि आपल्याला काय करायचं चय त्याच्यात बोलायचं.
म ह्या छोट्याशा गोष्टी असता पण त्याचा म्हणजे खूप परिणाम वेगळा होत
सुद्धा आपल्या ग्रुप वर सुद्धा हूं मॅ
हो ना
हा
दुसऱ्यांच्या वाईट गोष्टी नका बोलू, ज्या चांगल्या गोष्टी ति आता बोल्या की आप, सगळ्या चांगल्या गोष्टी घडत रातात.
बरोबर आहे ना.
हा अजून, अजून तुमच तुम्हाला काही असा पॉझिटिव्ह चा अनुभव असेल, तर करा शेअर मला पण छान वाटेल.
नक्की, नक्की, नक्की, नक्की बरं का! काय, आत्ताच आजच सकाळी काय झालं आमच्या आहे हे ना म्हणजे ना. फ्लॅटच्या बाहेर हे ना जे असत ना हे तर तिथे कसं मी रोजच्या रोज येना क्लीन करत असते बाकीचे ते तीन जणं आहेत तेनी करत तर त्याच्यावरून पण मला म्हणजे एकदम क्लिक झालं म्हणजे आपण स्वछ च्छ ठेवतो तर आपलं बघून चार लोकांना बी हेवा वाटतो क बाबा ही बाई इतकं छान ठेवते आपण पण छान ठेवलं पाहिजे चांगलं वाटतं नाही का आणि मग आपलं बघून जेव्हा चार लोक बाजूचे स्वच्छ ठेवतात तेव्हा तो पूर्ण परिसर क्लीन होऊन जातो आणि तो परिसर क्लीन झाल्यानंतर आटोमॅटिक पॉझिटिव्हटी येत ते मग मग अजून छान काहीतरी कराव करावं असं वाटत असं
ह असं आस अनु आपण एक एकमेकांच्या अनुभवातून म्हणजे सकारात्मकता शिकत जातो ना पॉझिटिव्ह आपल्याला आपण आपल्या विचारां मधूनच येते
हो आणि तेच जर आपण क्लीन नाही केला आपण जर म्हंटलं नाही बुवा बिल्डिंगचा माणूस येईल करेल तो अहो तो जरी करेल पण आपलं पण काम आहे ना आपल्या दाराचं अंगण आपण करायला पाहिजे नाही का नाही तर बाहेरची निगेट टिव्हिटी पाया वाटे आपल्या घरात येईल
अगदी बरोबर हे अगदी बरोबर हे म्हणजे हे ही गोष्ट तर मला एकदम पटली आपण आपण केलं नाही तर कोणी करत कोण करेल याची वाट बघण्यापेक्षा आप पण आपण आपल्या स्वच्छता आणि आपण आपलं पॉझिटिव्ह घ्यायच की आपल्याला
पण क्लिन नाही केल ताई तर ते तिथे घाण वाढत जाईल घाण वाढत गेली तर म निगेटिव्हिटी निगेटिव्हटी म ते पूर्ण वातावरण निगेटिव्ह आणि मग बाहेरचे ते पाय घरात आले तर मग घर पण निगेटिव्ह
बरोबर अगदी अदी अगदी बरोबर आहे मला मला पण पटलं अगदी चल
छान आणि मला मेन म्हणजे खूप छान वाटलं बघू म्हणजे बोलून तुमच्याशी
हो अगदी म असंच असंच बोलत राहू
हो चालेल चालेल नक्की फोन करत जा मी पण करत जाईल का छान वाटलं खूपच छान वाटलं
म्हणजे आपलं काय आपलं काम पूर्ण करण्यासाठीच असं नाही आपण असं सहज पण मैत्रिणी झालोय त बोलत जाऊ चालेल चालेल अ ठेवू मग अच्छा अच्छा जायच नाही नऊ वाजले अहो चालले ना आम्हाला भूक लागलेली मला आत्ता कळलं मला